नमस्कार
नमस्कार तुम्ही कसे आहात?
मी पण मज्जेत आज आपण स्वच्छतेचे महत्त्व म्हणजे तो स्वच्छ स्वच्छता ही
हॅलो
हा स्वच्छता म्हणजे आजचा विषय जे आहे ती स्वच्छताचे महत्त्व कारण की आपल्या जीवनात स्वच्छता हे स्थान खूप महत्त्वाचे आहे कारण की स्वच्छ केवळ म्हणजे घरापुरती मर्यादित म्हणजे नसून ती शरीर, मन आणि प्रसिद्ध, स्वच्छता म्हणजे वे व ठेवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
हो सुचिता हेच सेवाणी सुचिता हेच पर्यावर्धन असे म्हटले जाते स्वच्छता हे ना प्रत्येक व्यक्ती जी निरोगी आणि आनंद जीवनाचा पाय आहे स्वच्छ वातावरणामुळे अनेक रोगांपासून संरक्षण मिळते आणि समाजात आरोग्य चांगलं राहतं स्वच्छता ही केवळ घरापुरती मर्यादित नसून शाळा कार्यालये, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आणि संपूर्ण परीसर स्वच्छ स्वच्छ ठेवणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
ए हो एकदम खरं नाही आपण म्हणजे आपण घर, शाळा, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवली तर अनेक म्हणजे आजारापासून बचाव होतो कारण कि तसेच म्हणजे कचरा योग्य ठिकाणी टाकणे प्लास्टिक कमी वापर करणे. तो ओला, सुका कचरा हे वेगळे म्हणजे करणे आणि तो प्रत्येक नागरिक जबाबदारी आहे कारण की स्वच्छता परिसरमुळे पर्यावरणही निरोगी राहते आणि तो आपल्या गावाचे व शहराचे हि सौंदर्य राहते.
हो स्वच्छता म्हणजे शरीर, घर, पोलिस आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छट नीट नटक आणि आरोग्यदायी ठेवणे स्वच्छतामुळे रोगांचा प्रसार कर होत आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते.
हो कारण की स्वच्छ म्हणजे परिसरामुळे तर पर्यावरणही निरोगी राहते आणि गावाचे व शहराची सुंदर कारण खरंच कारण की स्वच्छता भारत अभियान यशस्वी करण्यासाठी तर प्रत्येकाने स्वतः पासून च सुरुवात केली पाहिजे. मुलांनाही लहान पनापासूनच स्वच्छतेचे चांगली सवय लावायला पाहिजे. आपणच सार सार्वांनी स्वच्छतेला कल्प म्हणजे संकल्प गेला तरच आपला देश आधुनिक सुंदर निरोगी आणि प्रगत होतो.
हो ताई. हीच वर्गाची गुरुकिल्ली आहे. म्हण स्वच्छ वातावरणात राहिले. डेंगू, मलेरिया, कोलोरा. या या कोलोरा यासारख्या आजार होत नाही म्हणजे ना. अतिसारा या सारख्या आजारापासून सुरक्षण मिळतं स्वच्छतेमुळे ना मन प्रसन्न राहते. विश्वास वाढतो आणि समाजात चांगली प्रतिमा पण निर्माण होतो.
अगदी बरोबर न म्हणजे तो आपणच सर्वांनी म्हणजे आपण सर्वांनी. स्वच्छते ही संकल्प करायला पाहिजे. आणि आजपासून आपण म्हणजे स्वतःही स्वतःही हे करायला पाहिजे. आणि नियमित अंघोळ घालणे, हात साफ करणे. हा. धुणे. स्वच्छ कपडे घालणे. आणि नखे साफ करणे. म्हणजे हे या सवय म्हणजे, खूप महत्त्वाचे आहे. फक्त म्हणजे व्यक्तिगत स्वच्छ नाही पण ते घर आणि परिसराची स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे.
हो. घर दररोज-घर दररोज झाडणे, आणि पुसणे स्वयंपाक घर आणि स्नानगृह स्वच्छ ठेवने, कचरा योग्य ठिकाणी टाकणे. पिण्याची पाणी स्वच्छ ठेवणे. रस्त्यावरचा कचरा टाकू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, झाडे लावून परिसरी ठेवा कचरा आणि ओलाचा कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करावा. आणि पर्यावरण स्वच्छता म्हणजे पर्यावरण स्वच्छता ठेवायची म्हणा नद्या तलाव आणि जल स्वतंत्र प्रदूषित करू नये. प्लास्टिकचा वापर कमी करावा. पूर्ण वापर म्हणजे रिसायकलिंग आणि पूर्ण प्रोत्साहन द्यावे.
हो अगदी बरोबर. आणि जर आपण म्हणजे त्यावर कचरा टाकला तर म्हणजे दुर्गंधी पसरते आणि तो डास म्हणजे डास माशांची वाढ होते त्यामुळे डेंगरिया मलेरिया टायफाईड यासारख्या आजार होऊ शकतात. म्हणून च कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकावा आणि तो ओला व सुका कचरा वेगळा करावा. तसेच प्लॅस्टिकाचा वापर कमी करणे आणि तो पूर्ण बर करता म्हणजे येणाऱ्या वस्तूचा म्हणजे वापर करणे. हिचे म्हणजे हीही देखील म्हणजे म्हणे त्याची एक भाग आहे.
हो स्वचछतेची फायदे खूप म्हणजे आरोग्य चांगलं राहते. रोगां चा प्रसार कमी होतो. वातावरण स्वच्छ आणि सुंदर दिसते. प्रदूषण कमी होते. आत्मविश्वास वाढतो. पर्यटक आकर्षित होतात. आणि समाजा जबाबदाची भावना निर्माण होत. म्हणजे देशाची प्रगतीस मदत होते. आणि जीवन पण सुधार आणि पर्यावरणाचे ही संरक्षण होते ना.
हा एकदम खरंच कारण की, शाळेमध्ये विद्यार्थ्यांनाही स्वच्छतेचे महत्त्वा शिकवले जातात. त्यामुळे म्हणजे त्यांच्या चांगल्या सवयी निर्माण होतात. त्यात आणि स्व म्हणजे सर्व सार्वजनिक ठिकाणी थुकू नये भिंती आणि घान करू नये आणि तो जे शौचालय असत स्वच्छ वापरणे, आणि स म्हणजे अ स्व स्वच्छ परिसर पाहून पर्यटकांनीही चांगला संदेश मिळवतो, आणि आपल्या गावाची व शहराची ओळख अधिक चांगली बनते.
हो स्वच्छ भारत अभियान, ना दो ऑक्टोबर दोनहजार चौदा रोजी ना महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरू करण्यात आले हो या आभिनाचे उद्देश म्हणणे ना, भारताला स्वच्छ आणि सुंदर, आणि ओढ्यावर. शोचमुक्त बनवणे हा होता. या अभियानमुळे ना देशभरात. त्यांचे बाबत त्यां जनजागृती झाली. असं शोषलयाची उभारणी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या सवयी प्रोत्साहन मिळालं हो.
खरंच कारण की, स्वच्छता भारत अभियान हे याच्या म्हणजे उद्देशाने सुरू सुरू करण्यात आले आहे. कारण की पण संस्कार म्हणजे म्हणजे सरकार सोबतच नागरिकांची ही सहभागी ति त्याचे महत्वाचे आहे. कारण की प्रत्येकाने आठवणूक म्हणजे थोडा वेळापण स्वच्छतेसाठी दिला पाहिजे, नंतर मोठ्या बदली घडू शकतात आपले.
हा आणि याच्यावर विद्यार्थ्यांची भूमिका जास्तशी, म्हणजे शाळा आणि वर्ग स्वच्छ ठेवणे, कचरा कचरा पेटीत टाकणे, पाणी वाया जाऊ न देणे, मित्रमैत्रिणींना स्वच्छतेचे महत्त्व सांगणे. परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे.
होय एकदम खरंच, कारण की स्वच्छता ही केवळ सवय नाही आहे आपल्यासाठी. तर ती एक संस्कृती आहे, आणि ती प्रत्येकाने मनापासूनच स्वीकारली पाहिजे. आणि आज म्हणजे, आजपासून आपण स्वच्छता राहू, तर आपल्या परिसरात च्छ ठेवील आणि, तो इतरांनाही त्याच्या प्रतीक मिळेलन.
हो आणि स्वच्छता राखण्यासाठी खूप काही उपाय, म्हणजे रोज घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. ओला व सुका कचरा वेगळा करावा, सार्वजनिक ठिकाण घान करू नये. झाड लावावीत, आणि त्यांचे संगोपन करावे. पाण्याचे स्तोत्र स्वच्छ ठेवावेत, आणि स्वच्छते बाबा इतरांनाही जागरूक करावे ना.
हो, खर गोष्ट आहे. कारण म्हणजे, तो स्वच्छता ही केवळ दिसण्यासाठी नसून ती, निरोगी जीवनास म्हणजे जीवनाचा आधार आहे. कारण की जिथे स्वच्छतास, ते तिथे आरोग्य असतं. आणि तो आनंदी आणि सकारात्मक वातावरण असतं. अनेक लोकांना वाटते की, स स्वच्छता म्हणजे, फक्तं घर साप करणे नयी. का म्हणजे घर सापडणे, कारण की पण प्रतिक्षा. व्यक्तिगत स्वच्छता, आणि घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि पर्यावरणाची स्व ता या सर्व गोष्टी तितक्याचे महत्वाच्या आहेत.
हो, आणि स्वच्छता हा किंवा सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नारिकाची नागरिकाची कर्तव्य आहे. म्हणजे, आपण स्वतः स्वच्छ राहिलो ना तर, आणि आपला परिसर स्वच्छ ठेवलां तर, आपलं देश हे स्वच्छ आणि सुंदर, आणि निरोगी बन म्हणजे बनून. प्रत्येकाने ना‌ स्वच्छ ही, स्वच्छता ही सेवा हा संदेश आचरणात मा आणून स्वच्छ भारत घडवण्यासाठी ना, आपले योगदान द्या, म्हणजे स्वच्छता ही चांगल्या आरोग्याची निरोगी. निरोगी समाजाची, आणि विकसित राष्ट्राची पहिली पायरी आहे.
हो एकदम खरं, आणि तसेच पा म्हणजे पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. आणि, अन्न झाकून ठेवावे, आणि अशा म्हणजे छोट्या सवयी, आरोग्य ठिकाण्यावर साठी तो खूपच उपयोगी ठरतात. कारण की आपल्या घरासमोर, किंवा रस्त्याच्या समोर कचडास. तो, त्या म्हणजे सवय काही लोकांना असते की, त्यामुळे म्हणजे परिसरात स्वच्छता होते आणि त्यात. डास माशा असं वाढतात.
हो स्वच्छता ही चांगल्या आरोग्याचे पाया आहे. म्हणजे घाण कचरा आणि, अस्वच्छतेमुळे डेंगू मलेरिया. कोलोरा, टायफॉईड, अतिसार यासारखा अनेक संसर्गजन्य आजार पसरतात, स्वच्छतेचा आरोग्याचा प्रसार. पण कमी होतो आणि आरोग्य सुधारते म्हणजे ना स्वच्छतेमुळे परिसर सुंदर दिसतो आणि त्यांची सुरक्षा होते ना लोकां सकारात्मक पण निर्माण होतात स्वच्छ शहर आणि गावे पैशांच्या प्रगतीचे प्रतीक मानले जात स्वच्छता पर्यटन वाढवण्यासही मदत करते आणि प्रतिमाही निर्माण करते
हो एकदम खरी गोष्ट आणि म्हणजे प्लॅस्टिक जास्त वापर वापर ही म्हणजे पर्या म्हणजे पर्यावरणासाठी तर हानिकारक असते आणि का म्हणजे शक्यता तर तितकेच कापडीची पिशव्या वापरल्या पाहिजेल
हा स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आणि जबाबदारी आहे म्हणजे स्वच्छता रागले नाही आहे ना आपले आरोग्य चांगले राहते पर्यावरण सुरक्षित राहते आणि समाज सुंदर व निरोगी बनतो केवळ सरकारवर अवलंबून राहता प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करावी घर, शाळा, कार्यालय, रस्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्या संकल्प केला तर भार भारत खऱ्या अर्थाने स्वच्छ सुंदर आणि विकसित राष्ट्र बनेल त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छता ही सेवा हेआपल्या आचरणात घ्यावे
एकदम खरच कारण की अ शाळेमध्ये विद्या स्वच्छतेची धडे दिले असतात आणि लहानपणापासूनच चांगले सवय लावल्या पाहिजे तर ते आयुष्यभर टिकतात आणि सार्वजनिक ठिकाणी दुखणे कचरा आणि फेकणे किवा बी तख आहे साप खंद पणे स्वच्छता गाव आणि स्वच्छता शहर हे आपल्या संस् संस्कृतीचे प्रतीक आहेत स्वच्छता परिसरामुळे पर्यवटकांनाही आकर्षित होतात
हो आणि स्वच्छते खूप प्रसिद्ध गोष्ट आहे म्हणजे स्वच्छता ही सेवा स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ गाव सुंदर गाव स्वच्छता राखा आरोग्य जपा माझी स्वच्छता माझी जबाबदारी हे आपण
हो, हो एकदम खरी गोष्ट आणि तो आठवड्यातून एक दिवस तरी परिसर म स्वच्छतेसाठी त्या दिलाच पाहिजे
हो आणि पाणी वाया घालू नये स्वच्छालय नियमित वापर करून ते स्वच्छ ठेवावे स्व स्वच्छता महिनायामध्ये सभाघवा आणि स्वच्छतेला तरांही जागरूक करावा ना
हो एकदम खरी गोष्ट आणि तो म्हणजे कारण कि स्व स्वच्छता हीच खरी सेवा निरोगी जीवनाची फुलकुडली आणि तो प्रगती सामानाची ओळख आहे ना
हो आणि स्वच्छ भारत अभियानमध्ये खूप मोहिम रा गे म्हणे स्व शौचालय उभारणी करण्यात आली कचरा व्यवस्थापन सुधारले गेले नागरिकांमध्ये बाबत जनजागृती करण्यात आली गाव आणि शहर आणि स्वछ, स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम पण राबवण्यात आले
हा एकदम खरी गोष्ट आहे आणि तो म्हणजे तो आणि काही लोकांना म्हणजे जर स्वच्छता तर पुढच्या पिढींना बी आपल्याकडून काही प्रेरणा भेटते
हो आपण जर आता स्वतछता ठेवली तर पुढच्या लोकां पुढच्या पिढीलाही चांगलं स्तोत्र मिळेल तुमच्या बोल तुमच्या जेव्हा बोलून चांगल वाटतं आणि तुम्ही खूप चांगलं वाट धन्यवाद
धन्यवाद